हॅलो
हा मी म्हटलं तुम्हाला तुम्ही कधी यता इकडे माझ्याकडें?
आता बघते ना. कधी येऊ? बघू आता कसं काम वेळ भेटेल तसं आता सा काळच आता अकरा वाजताात अकरा वाजतात. काही विशेष काम होतं का?
हो मी तेच मी म्हणलं मला ते याचं करायचं होतं ब्लाउजचं म्हणटलं तुम्ही याल आता मग शिव शिव म्हटलं. आणि मशी माझी मशीन बी थोडीशी पाहियची होती तुम्हाला थोडंसं काही त्याचं बॉबिन बीबीचंधलं कळतो का काय बॉबीन मधलं मशीन मधलं. एवढं मोठं वजन आहे अ हो ते मधले मधले टाकाच नाही चालत त्याच्या.
टाका नाही चालं ते ते यु ह्याला पाहाचं ना युट्यूबला त्याच्यावरती टाका म्हणजे येतोय चालतय का नाही.
चालती मशीन पण टाका नाही धरत. मध्ये सुटतो मध्येच सुटतो म्हण बॉबीन वगैरे नवीन आणली सुई बदल सुई बदलाव लाग क का?
स्वीट टच की झाली का बघा? उलटी सुलटी लागली का बघा?
हा का
हा उलट लावली का सुई फिरली बिरले
मशीन येना आ ते बुल्टीन अशी सरळ मशीन येना सई
हा मग
पण मग शिटकचका बिचकाच काही नाही त्याला पण मंग अस थोडं मध्ये मध्ये का सेटल बदलावं लागेल त्याच? सेटल वगैरे बदलावं लागत
नाही नाही खालून जर टच का झाली असेल ना तरी ती स् मशीन चालत नाही.
नाही का मग तेच म्हणत यांना विचारा यांना माहित असल तर
ती नाही तर ती लाव कमी जास्त लागल बघून घ्या स्ईच आधी
नाही लागली सुई नाही नीट लागलीवर प चालतात नाही ग हा पीकोचीच
हं पिकोच्या मशीनचं होतं. त्याच मला नाही एवढं माहिती ती माझी साधी आहे ना. माझी साधी पिकोची आहे ना म ह्याची नाही ना.
डबल सेटल चेन तुमची माझ सिंगलच. म्हणून म्हणलं हम्म आन ब्लाऊज बी म्हणलं कापायचं होतं माझं म्हणून म्हणल यांना वि
त्याच्यावरच ब्लाऊज साधे टाके पण त्याच्यावरच येतात का?
हा दोन्ही येतंय. आता दोन्हीत एक हे झालं म्हणजे एक पिकोच चालू होतं आता पिकोचं नाही करत मग साध चालवली का मग टाका नाही धरत.
पिको होत का?
पिको होतो. पण असे टाका नाही धरले जात ना.
हम्म हम् हम्
साध्या मशीन लावलीये पिकोच केलं ना साडी तरं पिको होऊन जातो. पण मग साधी मशीन लावली आपली साधी याचं सेटल बाजूला करून असं. त्याचं ऍडजेस्ट मेंट. मंग तो टाका नाही धरले जातं. असं होतं. हम्म.
ते मला नाही माहिती एवढं. पीक, ते मशीन जरा वेगळीय ना तुमची. त्याच्यातल, मला नाही कळत एवढं. तरी सुई वगैरे पाहून घ्यायचं खाली. तेल ऑइ- ऑइल- ऑइल ऑइल टाकून, ऑइल टाकून पाहायचं.
टाकलं ऑइल पण तेल टाकलं खोबऱ्याचं.
हो, का?
हा, पण ते टाकाच आता एवढं ब -बाहेर न्या. मग आणा. करा. कंटाळा येतो. वज न्यायचं न आणायचं. तो माणूस येतो पण लय चार्जेस घेतो. त्या आमच्यात त्या समोरच्या बाईजून, पाचशे रुपये घेतले. चार्जेस लावतो. करायचे. हं. कळायचं परत वेगळं.
ते युट्यूबला पण सांगतात ते. ते खालचं असत ना, ते सेट टिंग करावं लागतं, ते. काय- काय आहे त्याच्यात. म आता मी हा माझी ते ओरलॉकची पण मशीन आहे ना, त्याच सगळं पाहून घेतले. खूप चांगली चालती. पण मी वापरत नाहीे. मला ती विकून टाकायची. ओरलॉ
हा, का? मग सुधाला विचारायचं होत, न.
काय, सुधा नाही, सुधा नाही घेत. तोच, नाही ना - नाही ना. हम. मी एक चांगलं, आलं होत. एक जण घेत होती. साडेतीन हजार बोल्ले ह्यनी. मी तुमचा भाऊ म्हने, नाही - नाही अ मग ती अडीच- हजार बोलली ना. ते हे नाही - नाही म्हणले. तीन पर्यंत तिने घेतलं असत. त्यांनी मध्ये - मध्येच ते केलं. नाही घेतली, मग.
पण मग त्याचा भाव जास्तय ना. मार्केटला पाहायचं ना.
नवीन बाई, मार्केटला पाच हजारापर्यंत आहे, नवीन. पहा. त्याला पण लाईट
दी- दिऊन द्यायची, अन् दुसरी घेऊन घ्यायची ना.
मला नाही, घ्यायचीच नाही ना, मला. मशी
मग- मग कॅश घ्यायची.
हा, ना. ते चांगली घेत होती, तर घे दिलं नाही मला ते.
टाकले जात ना म्हणत. हो वस्तू टाकता म्हण, हा.
त्याच ते ॲप घ्यावं लागतो. ॲप घ्यावा लागतो. आणि आन ते प्रा त्याच ते येऊन पाहात तात. ते बघावं लागलं. एखादी माझी मैत्रिण ती दिल. तिला माहिती त्यातलं. ते पण आम्ही पाहिलं. नाही होत नाही ते लवकर. डाऊनलोड नाही होत ते.
नाही ग. आपल्याकड नाहीये वाटत ते.
ते ओ, काय त हाय ओ, काय काहीतरी हाय वाटतं. त्याच नाव. माझ्या लक्षात नाहिये. त्याला ते टाकून. आप आपण ते सेल करू शकतो, वस्तू, कोणत्या पण. कपड्यापासून सगळंच असतं त्याच्यात.
म्हणलं. हं.
मशीनीच आता ते काय, तेच त बघू म्हंटलं कोणाला तर सांगावं. क्लासमध्ये वगैरे. नाहीतर. अ हे ह. चांगलं त त्याला घे चांगली ती, बाई घेऊन चालली होते. तिचं ती, बुटीक टाकलेलय. मयूर पार्कलाचय ती राहायला. अ, ते ह्यानी नाही म्हटलं, तिन बगते. तिचा नंबर आहे का? तिला विचारते. पुन्हा विचारल्यावर भाव खातात लोक चांगलाात ते अडीचला घे.
हा चांगल् निवड वाट एकदा संपलं संपलं.
तीन ला दिली असते मोटरचं. मटर सकट म्हटलं तर तीनला.
तती घे ना र हो ती.
गेेतले ते. त्याला लावलेलीच आहे ना, आमच्या दादानी अ हा दादानी लावलेली. ते माझ्या दादाचीच आहे ना, मा माझी थोडी आहे. त्यांचेच ती पण क वचं तिने हाअ हा. म मोटर आहे ना त्यांनीच दिले, ना मला. तिथून त्यात ते, आजीच त्याच जॉईंट केलेलं सगळं त्यांचंच आहे, मोटर सिंगर्स वगैरे आणलेले त्यांचच.
मग तुम्ही का बर, इथं तुम्ही काही काम नाय करत आहे का? त्याच्यावर.
अहम् ह मी नाही, काय करत तू उ ग ते ज्यांचं टेलरिंग चालतं ना. त्यांच्यासाठी चासांगलंय सा सारख सा साईडची फिनिशिंग करायला.
च्या विचारून. पायच ना, ब्लाउज वाल्याना और लागतीलत ब्लाउजला पण और लाग.
त्यांच्याक त्यांच्याकड असत ऑलरेडी. मग तसच ती बाई मागत होती ना ओ तिने आता हे. चांगली राजेश ची मशीन नाही चांगल्या कवालिटी. तिची म्हणजे ती पाच सहा हजाराच्या वरच येट हजर. पण आता कस आहे त्याला आपल्या खाली त्याच हे नाही ये नत च्टॅड नाही ना आम्ही ते पाठ त्याला लाईट लावून माया दादानी फिट पाटावर फिट केलेली अ मोटर लावून माझ्या दादानी. तती थे कसंअय त्याला ते स्टँड असतं काय काय ना काही ना चक्री असती गोलबोल फिरवायची. ची तरी पण, आपल्या नाहये ना आता ते आपण कुठ तू न आणणारे ते स्टूल असतो लोखंडात
परत तुम्हाला खर्च लागलाचं, लावायचं म्हणझें.
नाही आणि ज्याला आपण, असं पाठ ठेवून कुठेही करू शकतो तसं काही नाही उंच जागा आणि तो पाठ. ठेवल्या लाईट आहे ना त्याला फक्त पॅन्डल मारायचं लाये ते
हा आलं लक्ष हा पायदा नाही तर मग लाईट वर दाबलं. का लगे खालीूनून पायन
टाकायचं कंटाळ आलाय मला नकोटेल साधीन ते सगळंच काढून टाक.
म्हणून म्हटलं ल चाल चाल नाही तर मगु
नाही म साधी पिकोची आणि ओरलागची तिनपण विकून टाकणार आहे मी सगळं. जाऊ तिकां म्हणून कोसं ती कं न ट मला नकोच तिकू करतच नाही त मी काय करू?
अन साधी का बरबर साधी कोणती तुमच्याकड.
माझी ती ह्याची आहे जुनी रिटाची. काय करायच म. पूर्ण मला पूर्ण मशीन विकायची ते पॅनडल सकट. होणतास नुसते एक एक एक एक ते आले ना मज मुडक बिणक सकट पिको तेच सगळ लाईट बीट सगळं साडेआठ. आठ हजार आ नऊ हजार सांगितली ती बोरगी येणारे आता होम आणली पण तिच्या काका ऍडमिट आहेत. हां हां.
तेच हा मी तेच म्हटलं. काय करावा ती मशीनशी चाल त काय शिवलीच जात नाही मग कंटाळ येऊन जात. त उडबईस उडबैस होती ते
कारण मला पसारामुळे नक वाटायला लागलंय पसारा क्लास घ्यायचं हम्म!
काही नाही वाटत ना आटकत आटकत चालली का मग कंटाळा येतो.
हम मला तर आस वाटायलय नवीन घेतलेली डरबीचेस विकून टाकाव काय आणि हीच छ छोड नवी जुनी वाली ही चांगली आहे.
अकरा अकरा
हं कारण मग ते पण ती महाग आहे ना साडेआठ हजाराची आहे ना ती.
पण तुम्ही उलट कामं करताय जुनी विकायची नवीन ठेवायची नवीन चांगली चालत असाल ना. का नाही चालत?
चालते ते उलट टाका ढिला सोडती उलट ती आहे चांगलंच सॉफ्ट आहे पण आता मला असं वाट त अडचणी मुळ माझं जास्त काम नाय ना ते मला असं वाटतंय हे जुनंच उलट जुनच टाका चांगला येतो अहो. त्याच्यापेक्षा असं वाट
ते तसंच होतं आधी चांगली चालत होती ओ त्याच्यावर काय केलं मी जाड कपडाच आपलं बे नसतं का डबल त्याच्यामुळं ती जरा सटकली. त्याचं सेटल सटकलं का काय काय सटकलं त्याच्याने ति टाका नीट धरत नाही तर आधी चांगली चालत होती दोन तीन चांगले ब्लाउज झालेन आता थोडं साठी राहिलं का मग या
म मला ते त्या ड्रेसचं काम माझी तेव्हा ही छोटी खराब झाली होती ना. मशीन म्हणून मला ड्रेस चालू होते मला क्लास पण चालू होता म्हणून मला एमर्जन्सी ती घ्यावं लागल नाही तर मग काही गरज नव्हती माझी खर हीच चांगली चालती मशीन, पण मी म्हटलं जाऊ द्या पण होता ना त्या पोरींचा ते म्हटलं जाऊ दे बाई त्यांना बरे आपल.
म्हटलं आता एक वेळ एक एक ब्ला जरासं आता काही काम नाही तर मग परसानाचं काम घरातलं आणि ते ब्लाऊज शिवायचं काम एकदम येत.
हा ना ते सगळं नाही होत.
घालायला म्हणून म्हटलं तुम्हाला विचाराव. तुम्हाला काही माहिती आहे का? नाय
ते दुसरं आहे या ते पाचशे रुपयेत ते ह्याच आहे ना तुमचं डिझाईनिंगची पिकोपो मला त्यातल एवढं नाही कळत तुमची ते चेन आहे पिकोची मला त्यातला नाही एवढं सेट टिंगच नाही कळत ना साधच म्हटलं तर पाहिलं असत. पण हे लाईक मग त्या मशीन मध्ये जमत नाही मला हम्म.
तरी त्याची ओरलिंग केली मी सगळं केलं पण ते व्हायलाच तयार नाही. ऑरलिंग केली तेल गावलं ते केलं ते केलं सगळं केलं. टाकाच नाही धरत तसाच अर्धवट ब्लाउज पडलय आता.
हा!
म्हणलं काय कराव आता?
होय, मला तर कंटाळा आलय नको वाटायला लागलय पसारा. पिको पण कसंय कधीच्याकाळी करतो वर्षातून एकच साडी.
वर्षातून एक साडी करायची कधीच्या काळी त्यामुळ मला नको वाटायला लागलं. हे काही लोकांचं काही येत नाही काही नाही काम.
काय मग मी त्याच्याकरता ठेवून दिलं ती पसारा नाही काढत मी जास्त ती दुसरी भरणी नाही काढत. ती देऊन टाकायची तर आता नुसती भंगार काहीच नाही होत त्यात. त्या जुन्या मशीनवर आणि त्याला दाखवलं होत ते म्हणे कुछ काम की नाही रही बोले कोई ता नाही बोले व कंपनी बंद हो गई बोले अब
हम्म नाही घ येत बरोबर आहे
माती मोोल नुसत ब घरामध्ये जागा अडवायचं मग त्याच्यापेक्षा मधला धुऊन टाका मग चांगली एखादी पाह म्हण. आता ही बी चालू आहे ना तर ही बी कोणी नाही घ्याल तयार माती मोल चालले जाईल म्हणजे जाऊ देत जेवढं चालतं तेवढं टुकू टुकू टुकू टुकू चालव नाही जास्त बंद पडली का मग देऊन टाका
बरोबर